हा
हा येतोय बघा ह् काय घाल काय घाल्ला
काय नाई पोरासनी अंड्याची पोळी करून घ्यालोय.
हम.
संध्याकाळचा नाष्टा आता करायचा.
हम् हम्म संध्याकाळच आवरलं नाही.
नाही अजून आग भांडी धुवायचीयेत त्यात माझ उपवासेय चालूयेय स्वामींचा.
आज कुठला वार हाय रोजच धरता.
पारायन चालु झालंय ग स्वामींच.
मग रोच्च धरता काय?
हा मग ते रोज अ थोडा वेळ धरायला लागतय म त्याच्यानंतर सोडत पुस्तक वाचल्यानंतर.
ह ह किती दिवसाच असतय ते?
एकवीस दिवस असतय कोण अकरा दिवस करत्यात कोण
मग ते रोच्च उपवास धरायला लागतय काय त्याला?
नाई. व आपण जोपर्यंत हे करतो की नाही पुस्तक वाचतो तोपर्यंतच धरायचं
हम्म हम् ह बर
तसं धरणारी पूर पूर्ण दिवसभर धरत्यात
ह ह मग त्याला आता नॉन व्हेज चालत नयी
नॉन व्हेज चालत नाही खरं एकवीस दिवस. हम्
आता स्वामींच सगळ्यांना फळ भेटालेय. सोडा म्हणजे कोण मागून घेते कणी
हम्म त्यांचा चमत्कार यायल्यातच आणी
यायले सगळ्यांना
हम्म. मग काय नाही बाई आता
स्वयंपाक चालू आहे माझा पण.
माझं पण आता अंड्याची पोळी करून देणार. पहिला माझं वेज स्वयंपाक करून घेणार. मग नॉन व्हेजच करायचं.
ते टेन्शनच व्हेज च नॉनव्हेज च. काहीतरी त आम्ही आसेल तर काहीतरी करून खाऊ शकता हो.
आम्हालाच की मलाच की.
तेच आम्ही कुठलं तरी एकच शुधे करून खाऊ शकता तेच दुसऱ्यांना कुणाला तर म्हणजे त्यांना भाजी कर आणि आमटी कर. त्याला लई लागतय आणि हम्म मग आणी काय? का म काॅलेज ला गेला नाही
गेलो नाही आज संडे कि ग. मॅडमांना कॉल केलतो मॅडम क्लासच कसं काय म्हणून
हम्म.
अ मॅडम काय बोलल्या नाही.
हम् एक्झाम पण चालू आहे.
एक्झाम चालू होणारयेत ना आता. खरं माझे तीन क्लासेस राहिल्यात ग. ते एकट ना हा ते अटेंड लागतात अटेंड करायला लागतात. सर बी कोण आहे बिझी येत आता. त्यांच ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. त्याच्यामुळ थांबलोय जरा. फोन केल त मॅडमांना बघू आता आणि फोन करतो, आठवण केलीस बरं केलीस. फोन करते की आणिस मॅडमना
हो का तिथं जुम बसायला लागतं का ऑनलाईन का क्लास चालते तुम्हाला?
ऑनलाईन चालतंय पण कि नाही कस तिथं जाऊन आम्ही जे अभ्यास कर तिथे की नही
हम्म.
ते अभ्यास वेगळंच असतये आणि हीत ऑनलाईन म्हणलं की नाही ते काय बरोबर वाटत नाही मला. तुझं काय मत आये?
होय होय सोडं ऑनलाईन मध्ये कळते कळत नाही हो तिथ काय पण असू दे? मग तिथ विचारता येत ना त्यांना हेच आम्हाला कळलं नसल तर पण. तिथ तस नसते नाही घरी?
त्यांना आ पैसे भरले म्हणल्यावर राईट्स असते आम्हाला विचारायचं. त्यांना ए एक आम्हाला कळलं नाही परत सांगा. आसं म्हणता येतंय.
हम् आमचं पण चालूये तेच एक्झाम व स्टडी. काय डोक्यात जात नाई आता करायच
तुझ्याकड बुक्स मागितलं होत मी कॉन्स्टिट्युशनच.
आता मी कॉलेज स्टार्ट झालं की की आत्ता काय मी आमचे महिनाभर आता माझा एक्झाम स्टार्ट होणार. मग ते झालं कणी महिनाभर आमच कॉलेज नसत सगळ्यांन एक्झाम सपव परत आमच काँ-कॉलेज नसतय. मग तिथनं काय जातो बघा आणून देतो की. त माझ्या नावावर ऑलरेडी दोन बुक्स हायत दोनच बुक्स देतात नाय आमच्या लायब्ररीमध्ये.
करर्नाटकात दोनच देत्यात.
ह दोनच हाईत. त ते मग आता मी स्टडी स्टडी कराला आता दोन घेतलोय मी. ह ह कॉनस्टिट्युफन वन पाहिेजे का टू पाहिेजे तुम्हाला?
मला वन दे पहिलं त्यातलं नोट्स काढून घेतो.
हम् तुम्हाला ते सब्जेक्ट टाय काय?
मला ते सब्जेक्ट आहे पण कसं आमची बुक बुक्स अवलेबल झालेत माझी पण ती पाचच सब्जेक्ट आलेत ऍक्च्युली माझी सहा सब सहा आठ सब्जेक्टटेत.
ह हम मग तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये पाहिजे का कनडा मीडयम मधी?
इंग्लिश मिडीयम चालतय क कन्नडा मिडियम पण चालतय मला. काय हरकत नाही कारण सगळं सेमच असतय गं.
सेमच असतय तुम्हाला म्हणजे कुठलं पाहिजे ते असं गाणून द्यायला
काढाय दिलीस तरी चालतंय.
हम्म करण्यामध्ये कसं पटकन कळून जातय ओ समजतंय पटकन.
तु खा पहिलं मग नंतर
संध्याकाळचे स्वयंपाक तर करायला एवढं कटाळा येतय
हा. हॅलो. हॅलो बोल की ग हा बोल की.
ह ह संध्याकाळच ओ कट स्वयंपाक कर स्वयंपाक करायला संध्याकाळ
स्वयंपाक करायच हम.
कट्टाळा येतोय लयच कुणाला सांगायचं अ
आपलं हाय आपणच करायला पाहिजे. हम्म एकदा मॅरेज झालं कि झालं.
मॅरेज झालं की झालं. एक्झाम कस असतय ह्या टायमाला खरं म्हणजे आम्हाला घरातले पण लावूनच स्वयंपाकचा तो अभ्यास करजा जा अभ्यास कर्जा बोरायला पाहिजे.
आसं बोलायला पाहिजे मला पण असं लय वाटतंय खरं काय कराय च घरातलं आवरल्या शिवाय आम्हाला पर्याय नाई.
आवर मग बस आवर आणि मग बस अभ्यास्रेणी स्वयंपाक बोलत नाही अभ्यास कर म्हणून रिकाम बसलेल्या टायमाला अभ्यास कर्जा कशाला बसलीयास.
होय आमच्यात पण सेम तसंच हाय.
स्वयंपाक करायच्या टायमाला कोण म्हणते काय जाऊन अभ्यास कर्जा कशाला बसली आहेस.
हम्मम कशाला करालियास.
हम्म हम्म. अम्म.
कर्नाटकात कसेयत बघ शास्त्र.
कस अभ्यास कर जा.
हा म्हणतात. माझी मैत्रिणी सगळी कम्प्लीट करून कंमप्लीट करून घेतलंय.
कसय म्हणताय का. कर्नाटकची सासवा पण कामं करायला हेियेतं. घट्टय तसत. सकाळ सकाळ उठून पहिला विचार नाहीत त्यांनी ती करते का ही करते वाटगत बसत. चालू की. मोकळ्या होत्यात करून भाकरी भाजी मग सुनला एवढंच भांडेधुून ठेवतात. झारारी काम.
अर माळावर एक करणाटकची आहे माझ्या माहेर पशी. अ क ब चपा ब होते त म वाट बघत नाही. सगळं तीच करत्या.
हम्म.
अ सांगु तुला सगळं तेच करत्या. पहिला उठता. पाहते चारला उठत्या. स्वयंपाक करत्या. स्वयंपाक झालं की जायचं देव पूजायचं. सगळ्यांना चहा पाणी द्यायचं तीच. मग सूना उठत्या आठ साडेआठ ला.
हम्म. आता मी पण आता अभ्यास करायचा म्हणून बसलो. कसं काय काय वते बुक धरल तर झोप येत्या. बुक धरलं तर झोप येत्या. आता मी काय करायचं म्हटलो. एकच क्वेशन काढलो असं डोळ झाप झोपालागलेली. तिथच ठेऊन झोपलो चार वाजता उठल ग. तो परत आमची सासू केलती सगळं. लोटू काढायचं. भांडे घ भांडे घासायचं.
हम्म हम्म हम्म. आमच्या काय तस नाही. करायचा नाहीतर राहायचं.
हम्म हम्म. चालतय आणि काय? च चालते मग करतो की आणि. हम्म.
ह क माणस धर. ये धर मा